हॅलो बोल की.
काय करायलिस.
काय नाही बसलीये दारात वाऱ्याला.
दाताच करून झाल काय?
झालय एक काढला नाही.
का?
काढायच होत नंतर तो काढला नाहीं त नंतर काढ
एवढ्या हळू का बोलाला जरांस मोट्ट्यानं बोल की?
एकच मिनटं. हॅलो!
मी पण गेलतो दवाखान्यात एका.
हा!
हॅलो!
म हा बोल म.
मग काय झालं दाकवलं.
हा!
म ते पण तु जे सांगितलेलंस मला दात किवो ओरिजनल दाता सारखा.
हा!
ते येते की बसवता.
आवो तेच!
अरे लय काय विचाल नाही त्याबद्दल.
हा न म!
ते नाही आपला आधी विषय चाललेला वाटत ते का तेव मयुकेस चा.
हा!
आता समज आपण आ!
आठवतय म्हणल बोल?
आता समज आपण मास्क घतलाय रुमाल बांधला आहे तरी पण ते असं तस येतेच, त्यामुळं नाक गच्च होतय राव. बरोबर आहे अरे! म्युकस मुळ आपलं नाक गच्च होतय बरोबर आहे.
हो!
ते विषय क्लिअर झाला त्याला काय करू शकत नाय आपण जेवढे जास्त झा तेवढी छाती भरणार त्याचा त्रास व्हायचा तसा होणारच बरोबर आहे. त्याला काय आपण काय केलंल आहे. थोड्याच प्रमाणात आपण त्यापासन वाचू शकतो. ते तिथन पुढं आपण काय त्यां पासन वाचू शकत नाय बरोबर आहे.
हां!
आता मला सांग. आता समज तू श्वास घ्यायलीस. आण तुला असं फिलवाली कानात न श्वास याला तर. त्याला काय करायचं?
कानातन यायां लागला असं नाहीच होत कानात न येत.
म्हणजे असं कानाला हे होते काय तर असं अक्टिवेटच नसते गळ्या म्हणजे असं समज. कानाला असा आवाज आला टाईप मध्ये येतेय बघ कसं काय त रे!
बरं.
सध्या कानाचा काय काय प्रॉब्लेम होतात ते सांग?
कानाचा प्रॉब्लेम?
हा!
अ कामात तस भरपूर काय कळतंय म्हणजे काय कान, आपण म्हणतेय बघ कानगच्च झाले.
हा कानगच्च होतय म्हणजे काय असतय?
अ जॉबला पडदा असतोय कानातई
हां.
त्याच्या समोर काहीतरी येतय पुढं. त्या पडद्याच्या, त्यामूळ आपल्याला गच्च झाल असं वाटतं. ते का
म्हणजे नेमकं काय होत असते? त्या पडद्याला कायतरी येऊन चिटकलेलं असते काय? झुरळ वगैरे
अ, कानात पण एक मिऊकस तयार होत असते. आपण काढतोय घांत ती तो पण मिऊकसच असते. हा
डोळ्यात वगैरे ते
हा ते डोळ्यातन अस येतेय तो ते आपले रोज येतोयच, ते डोळा आपला साफ होतोय त्याच्यामुळे
हा ते वेगळ्या प्रकारचा मिऊकस झाला.
हा.
हा तस आता कानात न काय काय होते?
कानाात कधीतरी मग आपल्याला ते आपोआप आपोआप म्हणजे आपोआप नाही आपण कानात काहीतरी घालतोय का अस मळ काढायला तो त्यामुळे कानात जखमा वगैरे होत असत्यात.
हा.
त्यामुळे पण वाटते तसं.
हा.
अ आणि काय होते बर कानात?
आता गच्च झाले, गच्च एक झालं बरोबर आहे. अन् कानात एक- एकदा आवाज येत. ते ऐकून माहित असेल की तुला?
ते असं वाचतय ते जरा असं
हां.
ते कानातली घाण असते मळ असतोय, तो काढला नस ल्यामुळे होतं तस तो त्याचा दगड घट्ट होतय ते कानातच.
हा.
ते हालते इकड- तिकड त्यामुळे आवाज येतो तो
आणि मग ते काढायच अस कसं काढायचं असते?
ते काढताना मग ते डॉक्टरकडेच जाल ते काढाला, डॉक्टर औषध देतोय त्यामुळे ते घट घट्ट झालेलं मऊ होते.
आणि मग येते ते वरती.
ह ह, म ऑटोमॅटिकली कस जात कानातली घाण बाहेर येते मिऊकस मुळं
कशी येत्या
हा.
कशी येते ते तरी बाहेर कशी येते तेवढं माहित नाही मला.
हा.
तयार होतय आणि हळूहळू बघ आपण काढतच असतोय. त्यामुळे ते पुढे पुढे सरकत असत त्या वाटत. म्हणजे फिक्स माहित नाही मला ते कशी होत्या ते.
हा.
असं.
म अशी योग्य पद्धत काय कि कानातल्या आपण मळ किंवा ते मिऊकस असते ते बाहेर काढायची योग्य पद्धत काय?
काय आपण बाहेर काढतोय ते कसं माहिती या. आपण बघ ते बर्ड्स मिळतात माहितीय का कापसाचे?
हा हा, खरं त्यांना त्यान ऍक्च्युली ते आत जात त ना खरं.
ह ते जा हा आत जातायचं तेन.
म?
होय खरं. त्यान पण आत जातय आलेली बाहेर जरा कधीतरी जातय. व्यवस्थित काढायला येत असलं तर निघतय त्याचं का नाही.
म अशी बरोबर पद्धत काय आहे? जन ते व्यवस्थित बाहेर येतं?
अं दुसरं बहुतेक काय ते तेल घातल्यावरती येत्या वाटत वरती. नाही नाही तेलान नाही येत वरती. नाही नाही. ती मला ती एकच माहिती आहे काढायची. अ ते जर घट्ट वगैरे झाल असते तर ज चा मळ होतय.
आणि?
असं होतय. अस्वच्छता युक्त ते मऊ झाल्यामुळे ते वरती येते म. म वरती आल्यावर काढून टाकायचं.
तेच की मऊ झाल्याव ऑटोमॅटिकली कस का वरती येत?
काय माहिती? बॉडीच मॅकॅनिझम आहे ते आपल्या.
काय?
बॉडीच मॅकॅनिझम आहे आपल्या. माहिती नाही मला कस येतंय ते?
हां हां. आणि ते अजुन एक असते माहितीय का? ते असं क्रॉस घेतात.
काय त?
ना नाकाकडनं मोठा श्वास घेतात.
हा,
आणि कानाकडनं सोडतात बघ. नाक बंद करायचं, तोंड बंद करायचं आणि दाब द्यायचा श्वासव. त्यामुळ ते कानातन बाहेर येत. ऐकून माहत असेल ते तुला.
नाही रे, मी नाही ऐकलेलं कधी.
म्हणजे काय असते एक ते, आपण मोठा श्वास घ्यायचा मोठा श्वास घ्यायचा आत. ना काकडून मोठा श्वास घ्यायचा. जेवढा तू आत घेऊ शकतेस तेवढा आत घ्यायचा, त्यानंतर तोंड बंद करायचं आणि बोट टान नाक बंद करायचं. म्हणजे आपण नाक असं बंद करते का नाही तसं.
अ?
आणि
ह
त्या श्वासावर दाब द्यायचा. मग तो श्वास काणा जवळ
सांगा सांगायच ना रे ह मग!
मग त्याच्यामुळं कानातली जी घाण असते ती बाहेर येतं असं म्हणतात.
हो
त्यानंतर जे काय कानात काय अडकलं असेल. किंवा कानात गच्च वगैरे ते म्हणते. काणत आहे. कानाचा एक प्रकारे योगा असते. तो केल्यामुळे कानी आपला कान व्यवस्थित राहते. हम
ह काय माहिती नाही रे मला पण मी काय? तसलं ऐकलेलं तुझ्यानच ऐका हे बुक पहिल्यांदा!
हा कानाचा योगा म्हणून सर्च कर की मग तुला दिसेल बघ.
हम
पण ते दिवसात ना जास्त वेळ करात नसते तेवढंच. दोन ते तीन वेळास करायच असते सारखं पण सारख्या सारखा अस करायचं नसत.
काय होते देे ना!
हो ते सारखं केल्या माहीत नसते पण म्हटलंत की सारखं करायचं नसते‌.
ह हा हा हा
आणि येन लास् तर डोळे चोळते का नाही आपण.
हो
आपल्या डोळ्यात का तर घाणं वगैरे गेली.
हम्म
किंवा असं काय तर जात नाही का डोळ्यात त्याला डोळे चोळायचे नसतात. त्यावेेळेला डोळे नाही उघड झाक करायचे असतात ते उघड झाक केलास का नाही तो
कि ते घासत नाही तिथं!
हा आणि डोळा लाल होते मग! आणि ते पडद्याला जाऊन डोळ्याला कुठ तर चिकटते असं होते.
हो
त्यामुळे डोळा उघड झाक करायचा डोळा उघड झाक केला अस का नाही.
हम्
ना तझ डोळ्यातली घाण बाहेर त्या बघ नाकाच्या जवळच्या कोपऱ्यात. त ना ते बाहेर येते लगेचेत नाही पण एक पंधरा वीस वेळा डोळे उघड झाक केलेकी तेे तेव्हा डोळ्यात बाहेर
ह ह ह
अस असते.
हा
चालते च ठेवू का मग काम आहे.
हा तेच बर बर चालतय